हॅलो.
हम्म.
हॅलो, येतोय की नाय आवाज?
हॅलो बोल ना हम्म.
हा, येते काय म्हटलं आवाज? ह
येतोय की.
काय करतो टयपिंग मी करतोय काय?
हम्म.
चांगलंय
काय? ह झाला आहे झालं
काय ते?
नुसता बसण्या पेशा काम करत, करत चालय रे बोलायचं.
हो तसं पाहिजेच की नुसता बसण्यात काय अर्थ आहे.
टायमिंग पण केले कळते ना कसं टायमिंग केेयला.
म तू काय करतोस का नाही घरात अभ्यास?
काय?
ते नवं घरात असं काही नवीन का ट्रय करतोस का नाही म्हणलं?
नाही काजुन, काय करा?
आता, आता कस जरा जिमच ट्रेंड आहे रे अस व्यायाम व्यायाम काय करतो तोस का नाय?
व्यायाम करायचा म्हणतोय खगळं उठाय म्हटलं नाही रे उठाय म्हट नाही
उठाया होत नाही उठं अरे उठलेशी कसं होणार मग बॉडी बिडी कसच होणार हा?
मग तेच म्हटलं
हम्म. कव्हा तर महत्वाच काय उठ सकाळी लवकर उठणार आहे. उठल्या नंतर व्यायाम करण. असं ठरवन मग, मग कितीला पण उठणारस का दहा ला उठणारस उठल्यावर काय करायचं व्यायाम करायचा. लवकर उठायची सवय लागते रे. म्हणजे आपल्याला कळती नाही बा आपण मॅम करलो मी सकाळी लवकर उठून कराय लागल. आता आमचं डिप्लोमाला सर होत काय सर म्हणतात तुम्ही सकाळी म्हणजे अभ्यास करताय काय मग कसं, कसं करताय मग सकाळी लवकर उठून. नाही होय की पाहिजे. की सर सकाळी लवकर उठाय होत नाही, अभ्यास होत नाही. सर काय म्हणटल्यात तुम्हांला अभ्यास करायचा ना, अभ्यास करायचा असलं तर डोक्यात ठेवा की, उठल्यावर अभ्यास करायचं. मग तुम्हीं किती वाजता पण उठा, महत्वाचं काय तुमच्यासाठी अभ्यास
हूं.. हॅलो, आवाज गेला.
फक्त उठल्यावर अभ्यास करणे हे लक्षात ठेवा म्हणजे सहाला उठ, सातला उठ, डझंट मॅटर हे काही विषय नाही.
ते बी करा, उठल्या -उठल्या करा.
हा उठ उठल्यावर करा रे, सगळी पोरं कसं अं म्हणायची सर सहाला उठाय झालं नाही म्हणून अभ्यास केला नाही. अरे तू सहाला नाही, स सर म्हणायचे तू आठ वाजता उठ, - तर महत्वाचं काय तुला अभ्यास करायचा ना, म्हणजे तू उठून काय करणार हे महत्वाचं आहे ना, किती वाजता का उठणास मग आ तू पहिला एक -दोन चार दिवस लेट उटचील
हॅलो. हॅलो. हॅलो, आवाज गेला तुझा हॅलो. हॅलो. हॅलो.